हेलो, हा बोला की, काय नाही बघा आता मुलं जरा वरण केल तर सकाळी.
हा.
वरण भात आता जर देतो गरम गरम खायला.
एवढ्या लवकर जेवल्या नंतर आणि जेवतेत?
कुठं जेवलं तर जेवलीत मग आता दिवसभर का नाय मगा जरा दूध घेतलाय त्याच्यामुळे आता तेव नंतर जेवला तर जेवतय नाहीतर नाही मागले मागितल्याला टायमात द्यायला लागते आव. तर नंतर मग खाईत नाही.
खात नाहीत ओ, जरा तूप सोडायच तूप असलं की वरणं. तूप असतेय ना हं, वरण भात आणि वरण तूप सोडायचं
हा हा
चांगलं असतेय, आम्ही पण सकाळी वरणच केलत.
हा.
सगळ्यांनाच वरण केलं तर कधी आठवड्यातन एकदा असतेच वरण मुलग्यासाठी करतोय हम्म.
आमच्यात पण घ नाही यांना आवडत नाही लय घरातल्याना मग थोडं थोडं केल पोरांच्या पुरतं आम्हाला आणि आमटी केलेली वेगळं करायला लागतेय.
हा तेच डाळीची आमटी करायची थोडी फोडणी घालायची मग
हा होय. देतो बस देतो बस मो हा
ते का नाही म्हटलं तरी पण संपलंय डबं तेन असतात नाही सकाळी जरा त्यामुळं.
हा हा, होय-होय
आणि खात्यात असं आमच्यात असं नाही की हे सपाक हाय असं काय नाही खात्या
हं हं
एकच असलं तरी आता घट्ट भाजी नसल तरी चाल ते एकच असलं तरी चालतेय, होय होय घेत्यात. पुढचा दिवस आपल्यालाच काढायचा आहे की कालवंण तेन माळवं तेन हा.
होय बांधुन येतेस का?
जायचं आहे होय.
होय
नाही मी तर रोज आत्यीना विचारते संध्याकाळचं हे करू का ते करू सकाळचं कधी म्हणजे डोक्यात असली की माझं मी करत्या नसले की मग आत्याना विचारते हे करू का ते करू. कालवण भाकरी पण अजून मी विचारून करते किती करू म्हणून
होयस म आम्ही पण. कधीच कुठली ही भाजी करु काय, हे करू काय म्हणजे असं असं विचार ता आम्ही. पण कोणत्याही गोष्ट करत नाही, आता अजूनपर्यंत.
हा हा!
तुमच्याकड गोबर गॅस हाईत नव्हत्या?
हो आमच्या इथं नाही हो गावात असतील, म्हणजे ज्यांच जास्त जनावर तेन आहे त्यांच गोबर अस
हं आता ते फुग्याच गॅस स म्हणून आलंय, म्हणजे ते हेच म्हणून.
ते कसलं, कसल ओ?
ते कनीये आपलं गोबरगॅस त्यानी जागा असं संघाकडन आसतय बघा, आमच्या गोकुळ संघाकडन म्या आसा. असतं त्यान मला पण माहित होता. हूं त्या असं कसं फुगा मदले पण एवढं बघाया नाही ओ सरळ आसं. काळ्या ताटपदरी असत्या का नै त्याच्यामध्ये असं फुगलेल्या आवं हिच्यात असतय म्हणजे जेवढं गॅस तुरतेय ते फुगतय आणि आसं काय म्हणत्यात ते काय असतेय वाटतं.
होय काय, तुमच्या गावात असतील कि गोबर गॅस?
गोबर गॅस आहेत की आमच्या गावात, ते आम्हाला जागा नसल्यामुळे केल नाही आम्ही.
हं हं!
हूं!
कसं काय ओ त्या असं आपोआप ते इंधन तयार होत नाही.
होय होय, गोबर गॅसच होय.
त्यात काही मशीन ते नसत्या काय खाली असं
कुनां असत वो त्याचं काय होतय, कुणास ठाव, मला पण एवढं माहित नाही, खरं ते फायदेशीर आहे हो.
होय फायदेशीर आहे, आमच्या माहेरात आहे ना आमच्या घरा शेजारी होत त्यांचा आधी.
आता काढलय वाटत तीनी आधी होत खरं त्यांचं खर ते शेनाच त्यांन असं भरपूर असं घाण वास यायचा.
हो हा हा ते चांगल्याय जागेतच व्यवसुहो गॅस तेन ते शेण साठलं क नाही ते, ते काढाय लागतय वेळेच्या वेळेत तेचा म वास
हा काढाय लागतय, हा हा काढायला ते रोज काढायला लाग त्याने रोज वेगळं ताजं शेंन घालाया लागतय त्यात.
घालाया लागतय होया होया हूं.
ती कधी आम्ही लहान असतांना अस खेळता खेळता कधी बघितलेल तेवढंच. नाहीतर नाही म आणि आमच्या माहेरात नां. असं धान्याची पूर्वीच्यां धान्य साठवण्यासाठी आसं जमीनीच्या खाली
हो धान्य साठा ठेवण्यासाठीया.
होय आपल्या जमिनीच्या खाली हे ना असं पोक करलेलं असतेया असं मोठं असं घरा एवढ अस मोठी खोली असत्या.
अ रा मी आता आमच्या पन्हाळ्यागडला गेलतो कोणी शिवाजी महाराजांच्या ह्याच्यातलं अस तेवढ्या किती पायऱ्या चडून वर धान्यसाठा ठेवां लेल्या छोट्या छोट्या खोल्या बघितल्या.
होय होय हाय पन्हाळगडला हाय.
पन्हाळा गडला तुम्ही कधी गेलतासा?
गेलतो गेलतो सहलीतूनच आलतो दोन तीन वेळा आलतो, आणि ते हे पण आहे की असं बंद आहेत आणि वरणच फक्त ते पोती टाकायचं, वरण फक्त उजेड छोटास चौकोनी सोडलय.
छोटा हा ते पण हाय होय.
हा, छोटा उजेड असतील ते पण हाय.
होय होय ते पण आहे वे म्हणजे बघण्यास
बघा की कसल्या दगडात ते बांधल्यात अजून असं व्यवस्थित आहे ना.
होय होय व्यवस्थित आहे, असं अजून काय तिथं हे नाही.
आणि आपण घरं बांधलेली बघा एक चाळीस पन्नास वर्ष जाऊ दे लगी कुठनं काय तर चालू होत्या माती पडायला.
चालूच होतय व्हय होय मस्त वाटलं ते बघितल्यावर आम्हाला पण.
आणि तो सिंधुदुर्ग किल्ला तर बरोबर पाण्याच्या समुद्र अरबी समुद्राच्या मध्यी आहे.
होय, गेलतासा कधी?
होय होय गेलतो की आणि ते तर कसं आहे बघा की
मी आयुष्यात पहिल्यांदा पन्नाळा गड बघितला, गड पाय कधीच बघितलं नव्हतं ते तेवढं बघितलं. आता रायगड एक बघायची लई इच्छा आहे हो.
रायगडला जरा धोक्याचा आहे हो.
का ओ?
माझं पण रायगड लई तिकडं सातारा तेन घाट आहे ओ चढून जायचं तेन हाय. रोपवे हाय हा माझे पण हा ते ते रोपवे म जाताना चालत हा जाताना चालतच जायला लागतय.
हा.
मग येताना रोपवे न चालतंय जाताना खरं इकडं तिकडं इकडच तिकडं बघत चालतच म्हणजे ते मग रोपवे ने गेल्यावर काय बघणार आहे आपण तिथलं?
हो होया होया.
आमचं पण ठरलं होतं रायगडला तेन जायचं एकदमच बाळ आजारी पडलं. ते झालं कॅन्सल म रायगड बघायची पण इच्छा हो ती आता बाहेरच हे ऐकताय की बातम्या तेन तर मग कुठं जायचं हा मत ते झालं नंतर ते साताऱ्यात पण ते पडलेत कीय साताऱ्यात कुठलं ते घाट आहे तिथं ते हा ते ऐक कून असं मी डोक्यातंन कुठे जायचं असं विषयच काढलाय बघा.
नाही व्हय भीती वाटत्या ओ.
रायगड कुठं तिकडं आलं ना पुण्याच्या तिकडं?
पुण्याच्या तिकडं आहे व्हय कुठं.
पुणेच लागते ओ साताऱ्यात नाही तो रायगड म साताऱ्याला काय आम्ही इथं कराड सातऱ्यापर्यंत येतोय की तिथं पालीचा खंडोबा हाय तिथं जाऊन येतोय की हा.
लागतोय सकाळच्या नाही काय रात्रीच्या नाही काय. आणि काय मग?
काय नाय बघा. उम्म सिंधुदुर्ग छान आहे बघायला इकडं रत्नागिरी साईड तिकडं पण घाट आहेच हो ते आंबोली घाट तेन आंबा घाट
हा आंबा घाट सिंधुदुर्ग का?
कुठं घाट आहे आणि जायचं म्हटलं की भीती वाटतेय बघा हा.
ते परवा मॅटर बघितलासा लोहगडचा कसा तिलाने बड्डे दिवशी होणाऱ्या बायको सोबत.
तिनं प्लॅनिंग करून पाडलं.
प्लॅनिंग करून तिला नको होता, त्यो पण मोठ्या उद्योगचा हे हो त्याला पण कोण मिळाली नसती काय?
एका शब्दाने सांगितलं असतं मला लग्न नाही करायचं. तयार झाला असता त्यो राहू दे नाही करत, हम् हम ते आलयं की आता ह्याला पण म्हणजे न्यूजला यायला लागलंय बघा म्हणजे, कोण तर आणि एक होती तिनं पण असचं केलतं ती जामिनावर लगेच सुटली होती, त्यामुळे हिची हिंमत असं वाढली असं म्हणायला लागल्यात.
हा होय तेच की आपल्या इंडिया भारत देशामध्ये असं काय हेच नाही हो
अंह, आपण
झट की फट निर्णय नाही. त्यांच्या तारखा करा, त्यास्नी बोलवा सतरादा हे बाहेरल्या देशात अस रेप वगैरे झालं की डायरेक्ट गोळीबार असतंय.
गोळीबार, फाशी लगेच असते.
फाशीच मग ते आपल्या भारत देशात नसल्यामुळे प्रमाण वाढलेय जास्त. हा तेच की
त्या उद्योगाची लोकं असले त्यांची काही जामीण्यावर लगेच सुटून बाहेर येतात आणि केस खेळत बस ताथ, हम्म-हम् आता ही वीस वर्षाची होती हिजं कुठं वय लई ये.
कोण ही मुलगी सिया गोयल, गोयल क हम्म-हम्म तो किती मोठा याचा होता म्हणत्यात ति पण मोठ्या घरातलिचं आहे म्हणत्यात.
मग बारावी, तेरावी, चौदावीला बघा अठरा वर्ष असताना आपण बारावीच असतोय.
हा तो तिच्या प्रियकरा चा आणि फोटो दावलाय ना व
होय दावलाय की, आणि त्यांच्या घरातल्या ना त्यातलं काहीच माहीत नाही म्हणून असं कसं होऊ शकतं ये?
त्यांना डाऊट कसला सांगू काय, तिथ -तिथ ती त्यानी म्हणत होतेत परवाच जाऊ आलोया आता तिथं जायला नको म्हणत होतीत ती म्हटली गेलं तर तिथं जायचं, जायच नाही त्यावर त्यांनी डाऊट काय तर धरला वाटतं.
हं, हं,
हिनचं ते केलं म्हणून ते अस ते असं कोण बघित कुठलं का काय कोणास ठाऊक असं प्रूफ घावल त्यांना
हा, हा कोणतरी असतेच की असं पोलिसांनी जास्त चौकशी केल्यावर कोणच खरं लपत
होय, होय, होय तिथे एखादा व्यक्ती जरी असला तरी मारून हे करून त्यास विचारत्यातच. पोलीस जाब, होय म
पैसा द्या किती पण, हे करा सत्य काय लपतंय व्हय पैसा देऊन, हम्म. खरं काय कमी होती, काय -काय अवघडच आहे. आत्ताच्या मुलींचं काय बघा, अघं जगात आहे ना एक पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के जग असचं झालंय. बरं आहे ना तुम्हाला पसंत करा तुम्हाला काय हं वाडल्या हा राहू दे तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करायच ना करा ना एखाद्याचा जीव घेऊन काय होणार आहे?
जिव घेऊन म तेच का आता त्याच्यासोबत सरळ-सरळ राहिलं त काय भय यं
हा तेच की, आता दोघं पण जेलमध्येच की सुट्टत्यात, नाही सूटत त्याची काय गॅरंटी पुढची, हं आता आमच्या इथं पण एक आमच्या ह्यांचा मित्रच आहे आणि अं ते आमच्या शाळेपाशीच मुलगी आहे त्याच्यासोबत काय असंच झालं होत. आणि नंत तर ते असं एक महिन्यानंतर एक महिना दोन महिना असं सहा महिने गेलं घरात त्या मुलगीच्या कळाल. मुलग्याच्या कळालं. मग मुलगीचं लग्न करा असं म्हणत होतीत केलं नाही मग भावान असच एकदा गेला त्याला मी मारणारच आहे मारणारच आहे. प त्या दिवशी दारू पीला होता आणि त्याला कुठून कुठून तर कळालं होतं तो मला मारायला येणार आहे म्हणून तो ते चाकू घेऊनच फिरत होता. आणि तो असं मारायला अंगावर गेलाय माराय जसं गेलाय तसं हेन चाकू घून त्याला असा भोकसलाय. भोकसलाय तो पडला तिथच बेशुद्ध झालाय. चार दिवस दवाखान्यात होता मिरजेला. नंतर वारला तो. वारला खर मरताना त्या न स्टेटमेंट देऊन मेला तो ह्यानच मला मारले म्हणून आता जेलमध्ये बसलाय तो.
होय.
झालं की घरात कोण बा वारलाय त्याला. ह. हम. त्याला लगेच पोलिसांनी नेलं. ह्यांच्या जवळचा मित्र आहे पोलिसांनी नेलं. हा आमच्या तिथ आमच्या शाळेपाशीच त्या मुलगीच आता लग्न ठरलंय बघा परवा दिवशीच पाहुणे येऊन बघून गेल्यात. शाळेत आली होती वहिणी लग्नला याय ला लागतय म्हणून सांगायला. होय येऊया येऊ या म्हटलं. कुठं तिकड पलुश च्या तिकडे दिलंय मुलगा कुठे पुण्याला असतोय. हम्म.
हा हा. अशा घडामोडी
मग मग तेव्हा जर मुलगीचं लग्न केलं असतं तर त्या मुलग्याचा जीव वाचला असता काय नाही? कसली त्यां जनाावारंचं जर्शी गयांचा त्यांचा धंदा मोठा. लाखां चा व्यवार होतोय रोज त्यांचा ला खाचा व्यवहार.
होय.
हम्म. सोन्याची चीन आहे तिच्या गळ्यात आता सध्या दोन का अडीच तोळ्याची.
होय.
काही कमी नव्हतं.
काय करायचं सांग.
हम्म. बरं तेव्हाच आई-बांनी लग्न द्या लावाय पाहिजे होत ना. मुलगा आपला बाजूला असता आता बरोबर एक तारखेला महिना झाला बघा. म्हणजे एक वर्ष झालं वारून एक मे ला.
काय करायच सांगा. हा. चालेल ल ठेवा आता मग हा.